कट होतच नाही.
हम रिंगिंग -रिंग वाजलीच नाही का?
नाही मी लगेच उचललं ना, त्यामुळं नाही वाजलं.
आता वाजले ना लगेच
नाही नाही मी लगेच कॉल उचलला मी ऍपवरच होते ना, त्यामुळे लगच
हां म्हणजे आपण ॲप बंद केलं असेल तरी, आपल्याला कॉल
येतो येतोय मी रिफ्रेशिंग करत होते ना, त्यामुळे म इथेच थांबले ना म्हणून म्हंटलं उचलून टाकते लगेच.
किती कॉल झाले आज?
माझे मी मगाशी मैत्रिणीला दोन कॉल केलते. मग ती बोल की नंतर करतो. मग ठीक आहे म्हटलं अजून तर केलंच नाही, कारण का साडेतीन वाजल्यापासून करत होती ना जेवण. एकटच केलं आज त्यामुळे म्हंटलं अ करून घेऊ सगळ्यांना जेवण वगैरे झालं त्यामुळे करून घ्याचं हा.
म्हणजे आपले कामबिम उरकलेले असतात, आणि बर-बऱ्याच लोकांचे पण काम झालेली असतात.
होय.
म्हणजे आता किती? किती काँल राहिले तुझे तीस पैकी
आता तीस नाही आलं मला, मला वीसच आल्यात कॉल.
हा हे वीस पूर्ण झाले ना, मग येतील दहा बहुतेक. मला दहाच आलेत, काल माझे झाले पाच हां काल पाच झाले आज तुझा कॉला यायच्या पहिले म-दुसरा एकाचा आला होता, एका बाईंचा मग त्या- त्या मला म्हटल्या की कॉल करू का म्हटलं करा, मग त्या म्हटल्या आता मला थोडा का नाही तुम्ही उद्याला मला कॉल करा, त्यांचे सत्तावीस कॉल झालेत.
बरं.
म म्हणलं ठीक आहे.
हम.
मी तुला कॉल करत होते, तर तू म्हणली मी चपात्या करते मग म्हणलं ठीकेय होऊ दे तिचा स्वयंपाक. म्हणजे. कस का एकदा स्वयंपाक पाणी झालं का. मग काय टेन्शन नाही ना. मग आपण निवांत कॉल करू शकतो. आणि काय दहा मिनटाचा. दहा मिनटाचा. करता-करता अर्धा पाउन चार-पाच कॉल होतात ना.
मी पण तुमचे आता किती झाले मग?
माझे आता कालजी पाच झाले. आणि आजचा तुझा दुसरा.
हा. हा. हा. माझं पण आता. तुम्हाला आता मी तीन कॉल लावणार ना. म्हणजे काल एक लावल्याचा आज एक. लावला दोन झाले अजून तीन बाकी आहेत तुमचे पण मला तीन बाकीे असतील आता.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
म्हणजेएकाला पाच कॉल करू शको.
हा एकाला कॉल पाचच करू शकतोय आपण. होय. आता तुम्ही ह्या महिन्यात माझ्यासोबत जर बोलला म्हणजे पुढं जाऊन हाच टास्क परत आला. तर तुम्ही मला परत कॉल करू शकताय पण आंता नाही करू शकत.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
आता नाही. जे नंबर आहेत त्याच्यात भरपू आम्ही कसं आता मैत्रिणी मैत्रिणी असल्यामुळे आमचं चार पाच लोके आहेत ना. त्यांच होतय पण त्या पण एक एकदा असतात एक एकदा नसत्यात त्यामुळ काय होत.
मग तुझ जर टास्क कंप्लीट झाला आणि तुझ्या मैत्रिंचा नेल ना मग मला नंबर.
हा हा एकटीचा राहिला तसा देते तुम्हाला तिचा नंबर. हम्.
म्हणजे मग मग तिचा पण टास्क कंप्लीट होईल माझं पण.
होय.
बघू आता पण तास पण हा तीसचा तास संपल्यावर. परत येतील का आपल्याला?
येतात कि रिफ्रेश करत राहाव्हा सारखं येतय म्हणजे एक टास्क पूर्ण झाला. एक कॉल झाला तर रिफ्रेश ला टाकायच लगेच. हा म्हणजे टास्क येतात
हा ना कारण मग हे दुसरा पण काहीतरी यायला पाहिजे ग. फक्त कॉलपेक्षा नाही का कॉलचाच आलाय.
अजून एक होता तो म्हणजे आता रेकॉर्डिंग होत ना. कॉलचा आपलं,, तर तेच, परत टायपिंग करायच म्हणजे, ते बरोबऽऽ. हाय का नाय, चुकिचा हाय का बघायचं,,, म्हणजे आपण कथा वगैरे कसं तयार करतोऽऽ. टॉप वगैरे,, तसं करायचं त्याच्यात,, आणि त्यांना ते पाठवायच,, पयला पयलाऽऽ. चांगलं वाटलं, आणि नंतर, नंतर मग ते काय कळतच नाही, त्यां, त्या लोकांचं बोलणंऽ. हां, म्हणजे आपल्या सारखं बोलणार असेल तर,, म्हणजे कळतऽऽ तय तरी ना,, ते काय वेगळीच भाषा बोलतात काय कळतच नाही.
मग ते अवघड आहे खरं,, हे मग सोपं म्हणजे,, हे कसं डायरेक्ट डायरेक्ट आपल्या समोर असऽऽ समोर बोलतो,, एखाद्यासोबत ना पण असंऽऽ हां,, काय समोरून,, रेकर्डींगमध्ये कोण काय बोलत तेऽऽ
कळतच नाही,, काय बे तूही बे करतय, काय कळतच नाही तेऽऽ मम.
आणि ते ते ऐकून टाईप करायच,, म्हणजे प्रॉब्लेम कीऽऽ
होऽय.
हम्.
ऐकू,, म्हणजे ते आऽऽ आपण बोललो क नै ते टाईप पण होतय, एक एकदा, टाईप केलेलाच असतय बगऽऽ तर ते परत रेकॉर्डिंग ऐकायचं, आणि चेक करायचं, बरोबर आहे का चुकीचं आय, बरोबर आहे का चुकीच आय. आणि फुल स्टॉप द्यायचा. काॉमा द्यायचं,, कुठला, कुठला शब्द तसं करायचं मग तेऽऽ
त बारीक आय.
होय, दिवसाला पाचशे करायचं ते. टार्गेट, हा टार्गेट आहे ते दिवसाला पाचशेचं. मी काल दिवसभरात पंधराशे केलोऽऽ आणि आज पाचशे केलो,, आंऽऽ
किती येतात छोटे-छोटे चार-पाच वळींचे. पन्नास-पन्नास येतात पंचावन्न. नाही-नाही पण ते किती मोठे असतात. आता आपण कसं दहा मिनिटाचा कॉल करतो. तसं ते रेकॉर्डिंग किती असतं. दोन-चार लाईनीच असतं का खूप मोठ असतं.
तर.
आई.
म्हणजे पन्नास तेच बोलतेय ना, की पन्नास रेकॉर्डिंग असतात एकूण.
ह
एक टास्क पन्नास. करायचं, रेकॉर्डिंग सबमिट करायचं, मग परत पन्नास येतात,, एकोणचाळीस.
हा, म्हणजे जस-जसे अवेलेबल अस
हा, म्हणजे आपण, हा तसचये ते.
पण मग दिवसाच पन्नासच समज टार्गेट, आणि एखाद दिवशी आपल्याला टास्कच कमी आला मग.
नाही हे कंटिन्यू या.
हा म्हणजे, तुम्ही जसे येतील तसे पूर्ण करा.
हां.
अच्छा.
मी आता केलं आता. माझ पण आज पाचशे झालं नाहीत माझं पण आज, आता कॉले. कॉलिंग झालं कि. मी पण तेच करत बसणार हाय.
मग काय.
नेट एक लई सपतोय ओ हेला.
हा, ना.
तरर काय.
हे कुठलं पण ऍप वापरलं ना, तर इंटरनेट लवकरच
हा,
हम्म.
त्यामूळ एकतर काय बघायला पण मिळत नाही मग फोन मध्ये.
हा. हेच्या वालाचं नेट संपलं तर काय करायचं.
हा त्यामूळ लई प्रॉब्लेमस अस होतात.
मात्र काय जाऊ दे. की नुसत रेल बघून पैसे भेटत नाही.
ते पण आहे. होय-होय तुम्हाला पेमेंट आलं कुठे कुठलं.
नाही अजून.
आ मला आलंय. पण क माझ्या बँकेच्या डिटेल्स म्हणजेे खात्यातात पडलंच नाही अजून ते.
हा मग ते बँक डिटेल घेतले का. पण त्यांनी तुझे. मग कस येईल बर बँक डिटेल त्यांनी घेतले नाहीत
म्ह दियला लागय दोन हजार. कितीतरी आल्यात. ती मैत्रिण बोलते की. आलय-आलंय-आलंय तुला अशीच म्हणायला लागलंय ती.
पण आपल्याला बँकमध्ये आलं तर. आपल्या ह्याच्या जी जीपेवर.
हा ते डिटेल्स पण टाकायला ओपन होत नाही आहे ते अजून.
हा ते डिटेल टाकल्याशिवाय कशी आपल्य आपल्या खात्याचं काही डिटेलच नाही तर कुठून प कुठ पैसे टाकणार. नाही. ते होतच नाही हाय.
हा ते पण इरवर दाखवतोय काहीतरी.
म्हणे आप ति सिले केलं ना. जी. पे. म्हण. फोन. पे म्हण. तर ते पुढेच नाही जात.
हम्म. काय म्हणजे टास्क पहिला जे. आपले बघत्यात वाटत चेक करताईत. वगैरे मग देतात त्यांनी.
वखत असते.
हम्म.
हा बरोबर आहे ना. झाले दहा मिनट. मी करू का? कट.
दहा मिनीट झाले. नाही सात झाला. आठ झाल्यात. थांबा दोन मिनिट बोला तुमचेच पैसे.
दहा मिनिटे सोळा सेकंद.
दहा मनिट सोळा सेकंड.
हा मला दिसतय. दहा मिनिट सोळा सेकंड.
कस तुम्ही जरा अ लाँक त्या अँप वर जावा आणि बघा ते फोन वरती ग्रीन ग्रीन पूर्ण दिसतयं किती झाल्यात बघा?
आसचं दिसतय आठ सव्वीस पण मला दहा मिनिटं चौदा सेकंड दिसतय.
नाही नाही तेच बोलली मी पण अजून कस नाही नाही. तुम्ही वरच्यावर बघितला असशिला ना त्यामुळे दिसत असेल तसं. हा तरीच म्हंटलं मी आठ च्या काय? आता आपल्याला सवय झालेली असते ना, काय तर काय तर बोलायला लागलं की होतात दहा मिनटं.
होतात दहा मिनिटं कधी सं संपतात कळत नाही काय, बोलायला विषय कमी अस तात.
होय, दिवसभर गपगप असले की संध्याकाळी ढीग भर निघतयं.
हा मग काय, आणि कस असत ओळखीच्या- ओळखीच्या माणसा माणसांशी बोलण्यापेक्षा ना
अनोळखी हा आ. आपल्या मनातल्या गोष्टी सगळ्या शेअर करू शकता, ओळखीच्या माणसा बरोबर. करू शकत नाही.
मग काय हा ओळखीच्या माणसाचं असं वाटतं ना कुठं सांगित जाऊन तर काय करायचं, त्याच्यापेक्षा अनोळखी की माणसांसोबत बोललं तर ती भीतीच नसती.
होय.
पिक्चर बिक्चर बघतेस का नाही तू?
हूम्म आता परवा बघून आले एक पिक्चर घबाडकुंड.
हा मी पण परवास बघून आले. गुरुवारला का? नाही गुरुवार नाहीली बुधवार मला बघितलाय.
आम्ही गेलेलो सगळ्या मैत्रिणी, फ्रेंड्स वगैरे सगळे गेलेलो आम्ही पिक्चर खूप छान हाय. पण आम्ही जे नाटक केलय ना? तेच आहे म्हणजे सगळं.
हा. तुम्ही हे नाटक पण केलंय
होय नाटक पण करते की
नाही नाही ह्या विषय हेच घुबाड
घबाड म्हणजे आमच्या नाटकाचंच नावच घबाड होतं. थांबा आता मी कॉल करूया तुम्हाला, मग आपण पुढचं बोलूया.
हा हा चालतय, चालतय कर.